हॅलो हा येतय आवाज
हॅलो
हा हा येतय म्हंटल आवाज हा आवाज येतय काय? हा हा
हॅलो
हा बोला ना
हॅलो
हा आवाज येते ना हॅलो
हा येवु राहिला ना बोला ना तुम्ही
हा तेच हा काय बाई‌ मुूर्ख आहेस काय तु? काहीच नाही हे मुलगी मॅक कर हे मुलगी माझी
हा!
म हे पागल कुठं राहिली हे देऊ का ते देऊ का असं करू काय तस करू काय
आई कानात झालं. हा बोराली माझ्यासोबत. बस खाली. बस खाली खाली बस ना हम्म ना.
ते त्या मुलीचं लग्न आहे म्हटलं ते अकरा तारीखला होतं ना?
आता शनिवारी हाय ना ते हा शनिवारी आहे शनिवारी हा सोनाड्याला येते मंगल कारल्या मध्ये. आठ तारखिले
हो आता आठ तारखेला काल झालं ना एकल हो का ते इथ ना
आज ते साक्षीगंध लावलं मी ते ना घरातल्या घरात हे आमचं मला चप्पल लाय घेऊ दे ना.
खाऊ काय बसले घरात.
हा! हाऊ साक्षीगंध म्हणतात ते आज साक्षीगंध होता पाहुणे आले होते.
आ!
मल्या वाटलं मग पुढच्या महिन्यातच
नाही-नाही मग तिची न्हाय नाहीत ना.
हो काय बरं.
ते तसं एकादशी लग्न नसतेच म्हणा पण तेच एकादशीचच काढले तेनी तिथी निर्माण
हा हा एकादशीच काढलं नाही.
म त्याच तेन घरात कुंकू लावल वाटते.
हम्म्म हम्म! तुमचे झाले का जेवण गेवण सगळे काम आटपले?
नाही जेवन राहिलं स्वयंपाक झाला.
आवो काय?
हम्म!
मी खेळलेली होती तेव्हा तुमचा कॉल आला होता.
हा हा सुमी लावला होता म्हटलं करून पाहयलं तेव्हा रेंज होती ना.
हम्म हम्म!
म मी एकीजणी लावला सोंदाड्याची की त्यांनीच चार कॉल केले मला.
हो काय?
त्याचा एक खाली गेला तीन झाले.
हाऊ ना मलाही गेला माझ दोनन खली दोन्ही आली.
हा पण ते धरणी देतात ना.
हम्म तर काय कराय समजा मध्ये कोणा फोन आला उडला गेला तर मग हारीर होते. ते ताई हायत ना त्या सचिन नाकरे हॅलो!
हा हो!
येत ना तर तेही ना कॉल केला होता आता म तुमचा मला कॉल चालू आहे म्हटला आता तो उचलला तर हा झिरो सेकड वर जाईन. मी उचललाच नाही म आता नंतर हा सं. हा त्याच्यासोबत बोललीन ना त्या ते राहिले असत.
हो त्यांचं काय एक की दोनच झाले.
हा.
त्यांचं आजच उघडलं हे त्यांनं डाउनलोडिंग केलं हे करया ऍप.
हा हा.
म
अन इन्स्टॉल करून घेतलं अशिल न तेन. अन इनस्टॉल करून घेतलं अशिल ना डबल.
हो हो हो.
हम्म.
त्यांनी मला लावले पहिले आठ वाजता आणि काय मग लागेच नाही कॉल.
हा ना, तुमचा तरी आवाज बरा आहे उलट त्या बाईचा आवाजच नाहीये.
हा, आता बरा येईन की नाही आवाज. आता म्हटलं आपले कॉल पूर्ण करून घेऊ.
हा हो.
आता तुम, आता मी तुमचा सुलही मी नंतर मग मी लावु.
जेवढे राहिले तेवढ नऊ, दहा, अकरा वाजेपर्यंत घेतो बारा वाजेपर्यंत पुर्ण करू.
हा मी तसच करतो आज जेवढे झाले तर. नाही मग माझंही तसंच आहे होतंच नाही. हा मी तेच म्हणाले बारा वाजेपर्यंत काल खूप जणी बोल्या.
हो.
नाही याचे पैसे नाही झाले.
कोणी म्हन्या.
ते पूर्ण कम्प्लीट झाल्याशिवाय कसे येतील.
ती काय? हम्म.
कोणी म्हणते आले.
आणि तर माहितच पडते ना एवढे पैसे तर च्या वेळीस नाही आले.
हा मग तेच ना पेमेंट मध्ये दिसतेस ना.
हा, तेस् तर म्हटलं.
मग माझे आपले कॉल झाले की त्यांनी लाव जा त्यांचे तुमच्याकडे, ह.
पाणी चांगलंय?
हो नाही टेन्शन, हो हो चांगली आहे म्हटलं.
हा तेच ना. मी सकाळून तुमच्या दारातून गेली पण बोलणं नाही झालं म्हटलं.
हा ना.
हम्म.
हम्म.
तु शाळेवर असता मी तिकडे जायचे खात त्यालघीन हॅलो!
हा. माझे सकाळी होत नाही ना, माझे सकाळी होत नाही ना. अ तेस ना. हम्.
तिकडे गेल्यानंतर मला फोन आला पिंपरखेडे जा लागते म्हणून मी तिथून लागेच भाग्यश्रीताईच्या घरून इकडे आली.
पण काय केलं?
बस जेवण केलं आणि पिंपरखेडे गेली.
हा ना. हम्.
हम्म ह्.
दिवसच जात अशी नाही.
आ
दिवसच जात असेल मग?
पूर्ण दिवस गेला पाच-छहा वाजता, साडेपाच वाजता घरी आली मी.
आताही काहीच नाही केलं मी स्वयंपाक नाही काहीच नाही माये स तर डोळे लागू राहिले पण माय कॉलही काहीच नाही झाले.
हाव ना.
पूर्ण एवढे मोठी लोकसंख्या फिरणं.
होव नाही तर कायत आणि एका-एकाचं नाव समजा ते माहिती वगैरे काय काय? नाही तर काय, ति लयच जुनी आहे पण खरंच आहे.
हम् लय आकात आहे माय तो ठराव भरला. का एक नवीन गट केला तो. बाकीच्याचे तिले सांगून ठेवलं आधार कार्ड ड्रक जमा करा म्हणून.
हम्म.
आता काय नवीन गटाले काहीच नाही महिलांसाठी.
हो माय त्या गावात आदिवासी महिला हात ना त्यायाच्या सोबत कसं बोला आपण. या आदिवासी महिलांचेच गट कराय सांगितले. हो त्याले ना भाषा समजत त्यायचं ना आपल्याला समजत ना काही.
हाव नाही तर काय तर त्याचं बोल ना थोडस
हा मग ते सियार पी आहे तिथ ची तशीच बोलणारी त्यायले आम्ही पुढे घालु. आन त्या बायाले घरातून आवाज येते बाय घरात जात-जात पयत.
ह ह.
त्याइले काही समजत नाही अडाणी आहेत. त्या ताईच्या मत त्याहीला भेव लागते गटात झालं की. त्याच्यामताना आपले पैसे-गिसे जे आहेत ते सगळं चाललं जाते.
हाव काय?
गया काय ते माहित आहे बाई इथं अजूनही चार-पाच दिवस तिकडेच सांगतलं. हम्म.
बाकी सांगा अजून
तुमचा आवाज चांगला यायला लागलाय की.
आ.
आवाज चांगला येेऊन राहिलाय फोन मध्ये.
हो बिचारा तुमचा आवाज मस्त येऊ राहिला याच्यातून त्यात ताई च्या मोबाईलवरर आवाजच नाही.
नाही मग त्यान मला फोन लावला की त्याच सक तसेच होऊ दिले आवाजच नाही आला. मोबाईल बंद नाही केला. सेकन तसेच होऊ दिले. आवाजच नाही येऊ राहिला त्यायच्या याच्यात. हो. ह तो नाातन घर
काय माहीत काही काहीचे मोबाईल माईक खराब झाले असतील ना मग.
हा. तेच ना.
आता काय माहत नाही माही कुठपर्यंत. जोपर्यंत जागीय तोपर्यंत कॉलच लावत बसतो मी आता. कामुन केल नाही?
नाही मग मी तेच म्हणूनरायले. मग माझंही तसंचे. सकाळी माझं बिलकुल होत नाही.
काहीच नाही होत. मलेत मी तिकडे पिंपल खेडेले असतानी इतके जनांचे कॉल आले, कॉल करू काय कॉल करू काय? अन त्यात ते सर लोक सोबत असताना मग कॉल काही होत नाही ना. त्याच्या देखत काय आपण त्यावर बोला. ते गट करायले आपल्या सोबत फिरून राहिलेन. आपण तेच्यादेखत काय याच्यात बोला
नाही नाही बरोबरे ना. आता नंबर डायल करणन तो काढण. तेही एकातचे.
हा.
अ
आता आपल्या गावातही नवीन गटक करायचेत ना.
अ.
बाारगावच्यायेत काही. काही आम्ही गटात गावातल्या आपल्या.
हा हा.
तुम्ही बरंच झालं पटकन होऊन घेतलं.
हो.
हम्म. बाकी चांगलं चालूये तुमच्या गटात?
हो आता सुरूये.
हम्म हम्म.
हम्म.
ए डी एफ सी च कर्ज घेतला तुम्ही?
हो भेटलं ना ते.
हा तेच म्हटलं.
हा एक लाख पर्यंत भेटला वाटत ते. हा. दोन लाखापर्यंत केलं होतं पण त्यांनी मंजूर नाही केलं असय.
हम.
हा.
ठीक आहे ना.
थाम की. अस
आता जेवणाचा टाईम ओ माय तुमचा?
हा जेवणाचा टईम म्हणजे हाचे आता.
हां
ह वर चललेली म्हणल आता न राहीले.
हो हो
खर नंतर असं वाटतं कॉलज झाले बज
हो ना ओ हे झालं पाहिजे चे काम झाले पाहिजे. ‌बाहेरचे काम झाले पाहिजे.
हां सगळं हट्टी हेच नाही सगळच हा नाही तर काय धंदाही आटोपला पाहिजे आपला. इथं
आं
हे मुलगी माझी कुठं हो बाई? हे माझी मुलगी आली माझ्याजवळ.
हो ना काय म्हणते ती?
काही नाही आई हे कंपॉस आणल्यामुळे व त्याच्या भावाचा अभ्यास करू रहायला तो.
हां हां
इकडे ये इकडे.
माझ्या मुलाची तब्येत नाही चांगली बिचारा झोपेलाय.
हं
शाळेतून वापस आला आता उद आला घेऊन. हम्म सौंदड्याला टाकलं त्याला यंदा.
हॅलो
हां बोला
हॅलो हा म्हटलं झाले ताई. हां झाले म्हटलं लावतो मी हा. हां मी लावतो म्हटलं.